म्हणजे तुम्ही कस का आहात
मी पण मजेत आहात मी तुमच्या जवळ खूप छान विषय करणार आहे. म्हणजे आज आपण ऋतू आणि हवामान या विषयावर गप्पा मारूया.
हो
अ म्हणजे खूप छान विषय आहे आपल्या भारतात अ म्हणजे उन्हाळा पावसाळा साळा आणि हिवाळा हे तीन ऋतू प्रमुख ऋतू असतात म्हणजे हो प्रत्येक ऋतूची स्वतः आता ची वेगळी मजा असते आणि म्हणजे उन्हाळ्यात ते उष्णता असते तर पावसाळ्यामध्ये खूप पाणी असतो थंडीमध्ये खूप थंडी असते हो म्हणजे त्यामुळे खरंच आपण प्रत्येक ऋत ऋतूची स्वतःची वेगळी अ म्हणजे आपण जबाबदारी घेतली पाहिजे
हो अगदी बरोबर पावसाळा कि वातावरण थंड आणि हिरवेगार होते बरोबर आणि पावसाळ्यात शेतकऱ्यांसाठी हा ऋतू खूप महत्त्वाचा असतो. शेतीचे काम सुरू होतात. पण या ऋतूत स्वच्छतेची काळजी घेणे गरजेची असते डास आणि साथीचे आजार. वाढू शकतात
हो बराबर हा म्हणजे खरंच प्रत्येक ऋतूची स्वतःची वेगळी जर आपण. अ मजा घेत असते, ना तर उन्हाळ्यात खूप उष्णता पण असते, त्यामुळे भरपूर पाणी. प्यायला हवे आणि हलका आहार पण घ्यायला, ह म्हणजे ऋतनुसार आपण आपली जबाबदारी शरीरामध्ये आप आपण कोणते जीवनसत्वे आपल्याना गरज पडत आहे तर आपण ते जीवनसत्व घेतले पाहिजे, प्रत्येक ऋतूची म्हणजे. आपण केअर पण केली पाहिजे.
हो... पावसाळ्यात जस काही, तुम्ही सांगितलं की उन्हाळ्यात पाणी जास्त प्याल तस. पावसाळ्यात उकळलेले किंवा स्वच्छ पाणी पिवा आणि परिसर स्वच्छ ठेवावे. आता मी तुम्हाला हिवाळ्याबद्दल. सांगते हिवाळ्यात थंडी असते, त्यामुळे उबदार कपडे घालावे लागत. आणि या ऋतूतेना व्यायाम करायला आणि सकस आहार घ्यायला खूप छान वाटतं. ते आजकाल हवामानात बरेच बदल होत आहे, कधी खूप पाऊस, कधी उष्णतेची लाट, तर कधी थंडी पडते. याचे एक कारण म्हणजे पर्यावरणचे बदल, आणि वाढते प्रदूषण आहे.
हो हिवाळ्यात थंडी असते, तर त्यामुळे आपण कपडे आणि उन्हाळ्यामध्ये हो बरोबर आहे. की ऋतनुसार आपण अजून ऋतूननुसार आपण व्यायाम करायला आणि स स सकस आहार घ्यायला पण खूप छान वाटते, म्हणजे आजकाल हवामानात बरेच बदल आहेत. कारण पहिल्याच्या काळात, तर सहा महिने पाऊस पडायचा तर सहा महिने, ऊन पडायचे तर म्हणजे असे बारा महिने. बरा म्हणजे बरोबर. अ नुसार आपण म्हणजे, पाऊस वगैरे पडायचा पण आताच्या काळामध्ये तर केव्हा- पाऊस पडतो केव्हाही ऊन पडतो, म्हणजे ते पण आता हवामानाचा बदल आहे यासाठी.
हो म्हणूनच आपण झाडे लावली पाहिजेत ना पाण्याची बचत. केली पाहिजे आणि प्लास्टिकच्या वापर कमी केला पाहिजे पर्यावरण संरक्षण केलं तर हवामानाचे संतुलन राखण्यास मदत होईल. प्रत्येक ऋतूनुसार आपली जीवनशैली आणि आहार बदलणे ह आवश्यक आहे. त्यामुळे आपण निरोगी राहू शकतो.
बरोबर म्हणजे उष्णेत आता कधी खूप पाऊस पडतो तर, कधी उष्णतेची लाट असते तर म्हणजे अणजे. किंवा अचानक थंडी पण पडती आहे, पण याचे कारण खरं पर्यावरण ह आहे म्हणजे आपण. अ झाडे लावली पाहिजेत, म्हणजे स्वच्छता पण ठेवली पाहिजे बरोबर. आणि प्रत्येक ऋतनुसार आपली, जीवनशैली आणि हात पण बदलला पाहिजे निरोगी पण राहिला. बाजे.
हो आता. आपण बघ आपण जर मराठी महिने मराठी महिन्यामध्ये बघितले ना तर. टोटल सहा ऋतू आहे आपले हवामानामध्ये. मराठी ऋतूप्रमाणे पहिला म्हणजे, वसंत ऋतू चेत्र आणि वैशाख मार्च. ते पर्यंत आहेत. या काळात हवामान अतिशय उललागदायक असते, आणि हिवाळ्यातील थंडी संपलेली असते. आणि उन्हाळ्याची तीव्र उष्णता अजून सुरू झालेली नसते. झाडां आणि वैशिष्ट्य म्हणे त्याचे वैशिष्ट्य असं आहे, की झाडांना नवीन पालवी आणि पाणी फुटतात. आंब्याला पण मोर येतो. कुकळीची कुजून नििकू येते ते सर्ग अतिशय सुंदर आणि रंगीबिरंगी दिस ात
हो म्हणजेच वर्षाच्या वेगवेगळ्या काळात तापमान पावसा म्हणजे, पावसात आणि निसर्गात. होणारे नैसर्गिक बदल म्हणजे भारतात प्रामुख. मुख्याने तीन मुख्य ऋतू मानले जातात, पण हवामानाचा बदल म्हणजे जागतिक. तापमानवाढीमुळे ऋतूचक्रात आणि पावसाच्या प्रमाणात खरंच. म्हणे अपेक्षित बदल आहे आता भार तला आपले मुख्य ऋतू आहे आहे, पण सार ऋतू पण आहे.
सारू तू मुख्य.
ह हो सहा ऋतू आहे वसंत क्रिसमस वर्षा शरद हेमंत शिशिर म्हणजे अ आता ते म्हणतात ना की मार्च एप्रिलमध्ये ऋतू कोणता असतो वसंत ऋत अस म्हणजे असा आहे म्हणजे हवामानाचे बदल म्हणजे मानवाच्या हस्तपेक्षामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे मग त्याचा ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात ना याच्या ऋतूचक्रावर गंभीर परिणाम होत आहे म्हणजे
हा आता दुसरा्या ऋजू तुम्ही आणि त्या हा ऋतू म्हणला हा दुसरा ऋतू ग्रीषम ऋतू असतो त्याला आपण उ्हाळाण म्हणू शकतो ज्येष्ठ आणि आषाढ मध्ये हा मे ते जून मध्ये हा ग्रीष्म ऋतू येतो बरोबर आणि ह अवशध त सर्व उष्ण काळ आणि सूर्य किरण सरळ पडतात या काळात ग्रीष्म ऋतूच्या काळात ज्यामुळे तापमान खूप वाढते दुपच उष्ण वारे लू ज्याला ज्याला म्हणतात ना आपण ते वाहतात दिवस मोठे आणि रात्र लहान असते विहिरी नद्या आणि त्याला वाटतात साळा फळे जैसे की आंबा तरबूज आणि ताक लिंबू पाणी यासारखं थंडपिणे खूप अस इम्पॉर्टंट असत आणि आवडीने पण घेतली जातच
हो आता शिष्य ऋतूमध्येध्ये आपण अ कडक्याची थंडी म्हणतो ना अ ती असते हेमंत ऋतू मध्ये आता म्हणजे ती अजून गुलाबी थंडी असते ती असते हलकी थंडी आता शरद ऋतूमध्येध्ये असते म्हणजे असे अ ऋतूमध्ये खूप सारे हे आहेत
हा आणि वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा आपल्या पावसळा्याच्या काळ शोडून ज श्रावण आणि भाद्रपद जूनच्या उत्तरापासून सप्टेंबर पर्यंत हो म्हणत कमालीच्या गरवा येतो का नाही, आणि आकाश काळ्या ढगानी वापरले असते. आणि सतत मोसा किंवा हलका पाऊस पडता हव दमट पण आणि ह्युमिडिटी वाढते संपूर्ण धरती हिरवी घार होते. शेतकरी शेताच्या कामात व्यस्त होतो नद्या नाले आणि धरणे.
बराबर हो! अगदी बरोबर म्हणजे आणि हवामानाचा बदल पण मानवाच्या अस, ते पक्षामुळे म्हणजे प्रदूषण जंगलतोड पृथ्वीचे तापमान वाढते. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात ना, त्या ऋतू चक्रावर खरंच गंभीर परिणाम होतो. आणि अनियमित पाऊसमध्ये कधी दुष्काळ तर कधी अंत्यवृष्टी अ होणे. म्हणजे खूप सारे अ हच्यावर आहेत तर आपण ऋतूचा लाभ घेतला पाहिजे ऋतूप्रमाणे आपण. अं म्हणजे आपण जेवणाचा आहार म्हणजे खूप सारे बदल आहे तर ती बदल पण केले पाहिजे. आणि आता काळी म आता पाऊस ज हवामानाचा बदल झाला ना! उन्हाळ्यात अति उष्णतापणे होते हिवाळमध्ये अचानक बदलणाऱ्या, थंडीच्या लाटा या हवामानातील बदलामुळे मानवी जीवन. किंवा शेती आणि आरोग्यावर थेट परिणाम हो असतो. जे हवामानाविषयी अधिक माहितीसाठी किंवा परिस आपण त्याच्या हवामान स्थितीचा अंदाज जाणून घेण्यासाठी भार भारतीय हवामान विभागा अधिकृत स म्हणजे संकेतस्थळावर भेट पण करू शकतो. तिथं आपन म्हणजे तिथून तिथून आपल्यानां माहिती पण भेटु शकते.
हो आता तुम्हाला मी शरद ऋतूबद्दल सांगते त्याला आपण ऑटोम पण म्हणू शकतो. अश्विन आणि कार्तिक मध्ये हा शरद ऋतू येतो बरोबर! सप्टेंबरच्या उत्तरार्धापासून ते नोव्हेंबर पर्यंत असतो हा. पावसाळा संपल्यानंतर हे हवामान असते आकाश निर्भर आणि स्वच्छ असते. दिवसा उन्हाच्या चटका जाणवतो, त्याला आपण ऑक्टोंबर हिट पण म्हणतात बघा. पण रात्री उल्हादायक आणि गार असतात एकदम थंड वारा येतो रात्री. या ऋतूच्या चंद्राचे प्रकाश खूप सुंदर दिसतो. उजागिरी पौर्णिमा म्हणतात ना आपण.
हो ना! हो!
शरद पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा दिवाळीला दिवाळी सारख मोठे सन्या ऋतूत येतात एकदम छान वातावरण असतं.
हो ना म्हणजे, आपण खरंच अ आता आपण म्हणजे आताच्या युगामध्ये असं झालंय की केव्हा हे पाऊस पडुन ही ऋतूच्या आणि त्यांचा बदल घडवताच येत नाही, की आता काय होतंय आणि काही नाही केव्हाही पाऊच फट
हा! आणि याचा या सहा ऋतू मधला पाचवा ऋतू हे म्हंत ऋतू आपण त्याला प्रि विंट प्रि विंटर म्हणतात बघा मार्गशीष आणि पौष मध्ये येतो तो. नोव्हेंबर तर डायरेक्टली जानेवारीपर्यंत असतो तो. दोन महिन्यांचा हा काळ असतो या काळात हिवाळ्याची हिवाळ्याची खऱ्या अर्थाने सुरुवात होते. हवेत चांगल्याच्या गारवा निर्माण होतून सकाळी दाट धूक पडते. दिवस लहान आणि रात्री मोठ्या होऊ लागतात या ऋतूत लोकांची भुक वाढते, आणि आरोग्य उत्तम राहते बाजारात ताज्या पालेभजी भरपूर प्रमाणात मिळते. आणि एकदम चांगल्या चांगल्या भाज्या मिळतात.
आणि हवेळी अंतिमदृष्टी असते ना हम् तर पावसाळ्यात. काही ठिकाणी एकाच वेळी ढग फुटीसारखा अतिवृष्टीचा पाऊस पडतो. तर काही भागात तीव्र दुष्काळ पडतो. अवकाळी पाऊस आणि गारपीट पण पडते खुप मोठे नुक नुकसान आहे आणि हिवाळ्यात असं आहे की हिवाळ्यामध्ये कालावधी कमी होत चालला आहे आणि थंडीचा तीव्रता देखील पुर्वीसारखी नियमित राहिलेली नाही ये म्हणजे हवामानाच्या बदलाची एवढी मोठे कारणे आहे ना तर कारखाने वाहने आणि ऊर्जा निर्मितीसाठी कोळसा पे पेट्रोल डिझेल यासारखे जीव म्हणजे जीवाश्म इंधनाचा अति वापर हे टाळले पाहि ज्याने कार्बन डाय ऑक्साइड शोषुन घेणारी जंगले वेगाने नष्ट केली जात आहे. हे पण खुप चुकीचे आहे आणि प्लॅस्टिक आणि प्रदूषण आहे ना तर कचरा जाणे रासायनिक प्रदुषण त्यामुळे वातावरणाचे तापमान वाढत आहे
हो बरोबर आता शशीर ऋतू आपण त्याला विंटर म्हणतात माघ आणि फाल्गुन मध्ये हा ऋतू येतो बरोबर जानेवारी ते मार्च पर्यंत ह्या कडाक्याच्या थंडीच्या काळ असतो विशेषत उत्तर भारतात तापमान खुप खाली जाते. आणि बर्फ बर्फवृष्टी पण होऊ शकते महाराष्ट्रेतही रात्री आणि पहाटे खुप थंडी असते या ऋतूला पान घोडीचा ऋतू पण म्हणतात झाडांची पा जुनी पाणी गळुन पडतात जेणेकरून नवीन ऋतुत नवीन पालवी येऊ शकेल लोक लोक लोकरीचे आणि ऊबदार कपडे वापरतात
आणि उन्हाळ्यामध्ये नद्या आणि विहिरी कोरड्या पडत असल्यामुळे पिण्याचे अ म्हणजे पिण्यासाठी पाण्याची तुळवट अन निर्माण होऊ शकते म्हणजे पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी ना आपण सर्वांनी झाडे लावली पाहिजे प्लास्टिकचा वापर टाळायला पाहिजे प्रदूषण करने अत्यंत फार गरजेचे आहे तर आपण ऋतूचा लाभ घेतला पाहि जेनी हवामानाच्या बदलानुसार आपण आप आपली पण म्हणजे जबाबदारी घेतली पाहिजे. या विषयावर चर्चा करून खूप चांगली माहिती दिली तुम्ही आपण अजून नंतर चर्चा करूया.
हो धन्यवाद.